येतोय आवाज
हो, येतोय येतोय.
टाकला ना आता व्यवस्थित नंबर माझा हा
हा हा, व्यवस्थित
फाइव, सेव्हन, झिरो, फोर
हां, डबल सेव्हन वाला जो तुम्ही
अच्छा आता आपलं होईल कंटिन्यू व्यवस्थित.
हा हा, तेच ना.
अजून, आता आमच्याकडे भाज्या आहेत ना, अजून मी तुम्हाला सांगते हा. आमच्याकडे कुड्याची फुलं म्हणून असतात
सफेद वाली का? सफेद असतात ती का?
वली हा. हा.
हा, आमच्याकडे त्याला नाव काय म्हणतात ओ? कर करडही नाही, काहीतरी वेगळ् नाव ये त्याला प भजी पण करतात ना त्याचे?
होय होय.
हम्म हम्.
अ तर ती आम्ही काय करतो मग, रानात आता मे महिन्यात वगैरे ना, आम्ही जेव्हा फिरायला जातो किंवा करवंद जांभळ, हे सगळं माहती आहे ना तुम्हाला, ते रानात मिळतात, हा मग ती जेव्हा आम्ही आणायला जातो, तेव्हा ती कुड्याचे फुलांचे भाजीचे ते वरचे दीक्षांसा सगळ्या काढून आणायच्या, घरी येऊन ती फुलं फुलं काढायची, पाण्यात धुवायची आणि त्याच्यानंतर मग ती जरा थोडी मीठ घालून उकडायची, तर आणि नंतर ना ते पाणी ना ते पिळून सगळं पूर्ण काढायचं. कारण ते थोडं कडवट असतं, पण पोटाला इतकं चांगलं असत असत ना ते, खूप छान असत, आणि मग ते हा, आणि मग ते पिळून घ्यायचं, आणि मग नंतर आपण जशी भाजी करतो, फोंडनीला टाकून जशा एरवीच्या भाज्या करतो आपण तशीच भाजी करायची, फक्त ओलं खोबरं टाकायचं, आमच्याकडे जरा ओला खोबर् जास्त हे, प्रथ म्हणजे प्रथा आहे.
हो का, तुमच्याकडे येत ना जास्त तर खोबऱ्याच पण उत्पन्न होतं ना.
आमच्या घरी असत त्याच्यामुळे ते आम्ही ओल खोबर टाकतो, कोथिंबीर वगैरे सगळं टाकून, बाकी सगळंच तिखट, मीठ, वगैरे ते भाजी करतो तशीच करायची, फक्त सुखी असते ती परतवून अशी सुकी-सुकी होते, अशी क्रिस्पी असं ते आता बरोबर आहे, बरोबर आहे, पाणी वगैरे नाही टाकायच इतकी छान हो भाजी अ खूप छान होते, मला असं वाटतय अ अजून पण एक मला ती माहिती नाही म्हणजेी. करत नाही कधी शेवग्याच्या पाला असतो त्याची करतात ना.
हो मोरिंकाा.
हा मोरिंगा ती पावडर हा पावडर असते ती पण ह्याची भाजी पण करतात मला असं वाटतंय.
हम्म त्याची भाजी पण करतात त्याच म्हणजे त्याचे तर इतके फायदे आहेत. शेवग्याच्या पाल्याचे.
होय.
खूप जास्त त्याची आता तर आमच्याकडे बघा. अ पाला सुकवून. आणि त्याचा चहा म पण तो टाकतात.
बापरे!
मोरिंगाचा चहा बनवतात.
मस्तच.
म्हणजे जे डायट करतात ना ज्यांना आता साखरेचा चहा किंवा गोळ्याचा चहा तो काही नाही काही. चहा पावडरवा तर हा आपला मोिंगा टाकायचा. आपला गवती चहा असतो का?
हो गवतीच्या हायक असतो.
आलं गवती चहा हे मोरिंगा हे सगळं टाकून. म्हणजे एक ग्लास पाण्याच एक कप पाणी करायचं.
मस्त.
आणि तो उकळवून आणि प्यायचा तोच चहा. वजन कमी करायचंय. ते असाच चहा घेतात मोरिंगाचा.
अच्छा अच्छा म्हणजे मैत्रिणीकडे मी बघितलं होतं की. शेव घ्यायची तो पाला सुकवून ठेवतात आणि मग जेव्हा कधी आपल्याला पावसाळी किंवा कधी भाजी. कराय असेल तेव्हा ते पाण्यात टाकून मग त्याची भाजी करतात असं मी बघितलं होतं म्हणजे.
हो का.
हा हा.
आमच्याकडे तशी भाजी कशाची करता माहिती का. आपला हरभरा असतो ना हरभऱ्याचं पीक असतं बघा. हम्म तर त्याचा हरभरा जो काढला जातो आणि त्याच जे पाला उरतो ना मग ते काही लोक तर फेकूनच देतात. पण जेव्हा जेव्हा तो एकदम कोवळा असतो असं त्याचा हिरवा पाल. ना तो काढून आणतात ओल्या पाल्याची पण भाजी करतात. आपलं लाल मिरची. कांदा लसूण वगैरे टाकून अगदी सुकी तुम्ही म्हटले ना की पाण्यातून आधी. गरम पाण्यातून ती भाजी धुवून हम्म ह्. तशी करायची आणि फक्त ती कांदा ल. लाल मिरची आणि ल लंसुन टाकून मस्त परतून घ्यायची खूप छान लाग आणि तीच भाजी सुकवून पण ठेवतात.
वा मस्तच.
हा वर्षानुवर्ष सुकवतात ती पुढचं पीक येईपर्यंत. आणि मग तो सुकलेला ह्याची पाण्यात टाकलं की त्याची बघा मग. ती घोटून भाजी करतात मग त्याची.
हा घोटून बरोबर आहे पातळ भाजी
हा पातळ भाजी करतात हरभऱ्याची डाळ वगैरे टाकून अशी मस्त त म्हणजे इतकी छान लागते ना ती आमटीसारखी करतात मग
हो हो
आणि मग भातासोबत भाकरी सोबत खूप छान लागते ति चवीला.
होय होय होय होय खरं खरं नुसतं किती बघ पुर आहे नाही काव का केलं तर भरपूर आहे काय काय
हो हो फक्त माहिती पाहिजे नाहीतर आजकाल काय पनीर सोयाबीन किंवा बटाटा हया त्याच्या व्यतिरिक्त भाज्या लोकांना जास्त भाज्या माहिती पण नाही येत.
माहितेका लहान मुलांना सुद्धा सारखं बटाटा देतात हल्ली
हो
म्हणजे मी किती ठिकाणी बघितले बटाट्याच्या काचऱ्याच दे बटाटा उकडूनच दे. काय काय ते बटाट्याचेच प्रकार करायचे.
हा म्हणजे असं वाटतं की बटाट्या व्यतिरिक्त भाज्या दुसऱ्या नाही चेत.
तेच ना आमच्याकडे तर ना म्हणजे आमच्या ह्याच्यात आमच्याकडे आमच्याकडे सगळ्या भाज्या आवडतात म्हणजे असं पालेभाज्या तर सगळ्याच एक चाकवत एक आमच्याकडे मिळत नाही अजिबात तर मग तो मी अगदी कधी मिळाला तर शोधून शोधून आणते. अगदि आणि मग चाकवताची म्हणजे असं ताकातली भाजी आम्ही करतो म्हणजे तुमच्याकडे गरगटं म्हणतात बघा आळूचं गरगट काय ते
हा हा हा हा हा
फद कोणी म्हणत कोणी म्हणतं गरगट
फद असं काहीतरी हा
अ तर आमच्याकडे ते तर करतोच आम्ही पण आमच्याकडे अ न चाकवताची ताक ताक घालून भाजी करत म्हणजे तुम्ही कसं म्हटलात ते घाटून ते तुम्ही मगाशी ते ह्याची म्हणलात हारभराची याची
हो हो घुटून घुटून हा
त तशी आम्ही ताक घालून शेंगदाणे अ अ भिजत टाकून शेंगदाणे म्हणजे उकडून घेऊन घालून असं आणि त्याला कशी फोडणी त्याला तूप जिरायाची फोडणी देतो आम्ही म्हणजे असं आणि मिरची हा आणि मिरचीचा ठेचा टाकतो इतकी सुंदर होते ना ते चाकवत आम्हाला मला मिळाल मिळतच किती दिवसात आणि मिळतच नाही तो अगदी मिळाला की आवर्जून आणते.
चाकवत म्हणजे हिरवा असं लांब पानांचा असतो ना?
लाब पानाच हो हो हो
हम्म हम्म बरोबर आणि अजून लाल पानाचा तो लाल माठ
लाल माठ तो लाल माठ तो लाल माट तो वेगळा तो आपण कांदा घालून परतवून करतो लसूण वगैरे घालून.
हा हा
हो तो वेगळा लाल माठ वेगळा हिरवा माठ वेगळा अ त्याच्यानंतर चाकवत त्याच्यानंतर पालक नंतर ते तांदूळ जा एक त्याच्या हो त्याच्यानंतर कांद्याची पात अशा पालेभाज्या
हम् अजून हे आळूची वडी कधी खाल्ली
हो आळूची वाडी वाडी म्हणजे आ आमच्या घरीच पानं अस त्तर त्याच्यामुळे आम्ही जेव्हा काही भाजी नस तना तेव्हा आम्ही आळूची पानं काढतो पटकन वड्या करतो. अ आणि करतो आपला दिवस साजरा. आणि, जेव्हा काही बाकी भाजी नसेल म्हणजे लांब तिचा कंटा आला आमच्याकडे आमटी करतात डाळीची म्हणजे तुरी डाळीची आमटी म्हण आम्ही त्याला वरण नाही आमच्याकडे करत करतो आम्ही हा. तर तेव्हा जेव्हा काय कंटाळा आला असेल आमटीचा तेव्हा आमच्याकडे कुळथाचं पिठलं करतो आम्ही.
म्हणजे हुलगे हलगे हुलगे हुलगे म्हणतात ना ते कुळीत कुळीत
हो हो आम्ही त्या आमचे ते असे शेंगोळे बनवतो आम्ही
हा येस येस ते पण बनवतो आम्ही पण आम्ही त्याच अ पिठलं पण करतो भातावर म्हणजे कधी आमटीचा कंटाळा आला की ते पिठलं त्याच्यानंतर कधी कंटाळा आला कि अ अ मग अशी म्हेटलं मी तसं ते ताकातली भाजी किंवा मग म्हणजे असं आम्ही वेगवेगळं करतो. वरण आमच्याकडे फार कमी असतं.
हो का?
हो वरण कमीच असतं आमच्याकडे हा नाही डाळी नाही डाळी रोज ची डाळ खातोच आम्ही फक्त ती आमटी रोजची लागते आम्हाल.
ह ह.
त सगळं घालून चिंच गूळ असं सगळं घालून आम्ही आमटी करतो.
हा हा हा गोड आंबट डाळ खायला मस्त छान लागते चवीला.
शी तशीच
आमच्याकडे लग्नात फक्त तेवढं गोड आंबट करतात.
अच्छा,
आणि किंवा कुणाच्या घरी असं खात असले ना तर मग प्रत्य प्रत्येक याच्यामध्ये चिंच किंवा गोळ असं टाकतात ते.
हा हा बरोबर बरोबर तसच तसंच.
मी आज कार्ले बनवलेले मग कारल्याची भाजी बनवताना मला त्याच्यामध्ये साखर किंवा गोठ टाकतो ना मग चव बदलते त्याची मग मला खूप आवडते.
आ आम्ही पण टाकतो त्याच्यात कारल्यात हो हो,
हम्म छान लागते च वईला गोळ किंवा साखर टाकला ना तर कारलं कारले लागतच नाही मग ते वेगळेच होते मस्त होते.
हो हो मस्तच होते खरंच छान होते.
कडूपणा निघून जातो त्याच,
कडूपणा निघून जातो हो हो मी तर डाळी म्हणजे कसं कधी कधी मी तर मुगाची डाळ मसूर डाळ आणि तूर डाळ अशी मिक्स वून ठेवते म्हणजे तिन्ही डाळी पोटात जातात ना,
हम् हम्म हम हम हम,
हम् कधी कधी नुसतीच तुरीची पण तुरीच्या राळीनी पित्त होतं ना म्हणतात असं.
हो हो हो,
हम्म म्हणून मग
त्याच्यामुळे तुरीच्या डाळीमध्ये ना गुळ टाकलंच गेला पाहिजे त्याच्याने मग नाही होत पित्त ह
काय मग पित नाही हो चिंच नाही टाकायची कोकम टाकायचं.
कोकम टाकायचं का?
हा हा म्हणजे पित्त नाही कोकम कसं पित्त अ हे करतं कमी करतं कोकमाचं सरबत म्हणून आपण पितो ना प्त कमी करण्यासाठी
हा हा हा ते कसं चिंचेचाच एक प्रकार आहे कावतो.
नाही का नाही कोकम हे वेगळं असतं गोल असं झाडावर येत चॉकलेटी कलरचं
ह -ह,
हा तर ते आणून घरी फोडून त्याच्या बिया वेगळ्या करून त्या कोकम कोकम ते त्याला मीठ वगैरे लावून आणि त्याचंच जे कोकमाचं पाणी येतं खाली तर मग ते ठेवून द्यायचं पातेलात आणि रोज वाळत टाकायचं उन्हात ते कोकम फोडून.
हो, हा, हा.
आणि रात्री घरी आणून परत ते कोकमाचं पाणी जे का ठेवलेलं असतं ना त्याच्यात बुडवून ठेवायचं रात्रभर.
हो, का.
आणि परत दुसऱ्या दिवशी वायात टाकायचं असं सात दिवस करायचं मग ते कोकम तयार. अस.
म्हणजे ते सुकवायचं पुन्हा मग पाणी कसं होतं त्याचं पुन्हा
नाही पाणी जे आपण काढलेलं असतं ना जे कोक कोकमातन जे पाणी पडतं काढल्यावर फोडल्यावर कोक लकमात जर रोस निघतो तो तसा मीठ घालून आणि मग रोज त्याच्यात पाच सहा दिवस ते कोकम टाकून परत सकाळी वाळवायचे आणि मग सवव्या सातव्या दिवशी पूर्ण दोन तीन दिवस वाळवायची चक एकदम खडखडीत करायची आणि मग नंतर भरायचे डब्यात.
हो, का?
हो छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो हो तुमच्याशी पण बोलून खूप छान वेळ कसा गेला कळला नाही मला.
बरोबर आहे चाले करूया आपण ह आपण करू. ओके, बाय, बाय.